कर नमस्कार! अ म्हटलं आपण टॉपिक घ्यायचा होता. अ
कुठला टॉपिक
आपत घेऊ आपण असं कुटुंबावर-
बरं, बर, चालंल.
हा, त मग आता कुटुंबावर म्हटलं. तेव्हा पास सध्याना अं... जॉईंट फॅमिल्या स्व सासु सोबत राहायला नाही म्हणतात
हाव, बरोबर सर तुम्हच,
एका सुनबाईच्या घरात दोन भाऊय करतेल लग्न पर्यंत सोबत असतात.
अनं लग्न झाल्याव ते असे वाटे करून घेत्या.
लग्नानंतर अस. काय असं काय वाटत की तुम्हाला, लग्नानंतर त्यांचे म्हणजे काही. एक दीड वर्ष, दोन वर्षातच, त्यांना वेगवेगळं निघावं लागतं. काय कारण वाटतं तुम्हाला असं.
सर, आता लग्न झालं म्हणजे थोडीशी प्रावेशी त लागत राहती.
प्रावेशी तर राहतेच आता प्रत्येक घरामध्ये, आता घर म्हटलं कि. लग्न झाल्यानंतर अ वेगवेगळे रूमच असतात शक्यतो.
हो,
हा प्राव्हेशी असते प्राव्हेशी नंतर प्राव्हेशी असल्यानंतरय काय गरज वाटते बुवा. की, वेगळं राहू इच्छितो असं.
हे बघा सर, म्हणजे एक कारण मला असं वाटतं जॉईंट फॅमिली असल्यामुळ प्रत्येक अ मेंबर जॉईंट फॅमिली मधला काम करीत नाही. त जे काही करता, काही नही करती,
हम्म,
मग त्याच्यामुळ काही जण असं बाजूला व्हायचा निर्णय घ्या ते जेणेकरून सगळे ज्याच त्याच काम करतील.
बरोबर,
असा एक रिझन असू शकतो म
अ त्यानंतर असं बॉ, भावांमध्ये काही होऊ शकतं का, भावांमध्ये किंवा त्या बायांमध्ये होऊ शकतं का,
हा बायांमध्ये हेपा आता सर स म्हणजे पाहिला गेलं तर बायाच जास्त मेन कारण राहते. प्रत्येक जॉईंट फॅमिली जवळपास, त्यांच्यामुळे असं सेपरेट व्हायची वेळ येते.
बरोबर, नाही अगोदर आता तुम्ही बघत असाल अगोदर जे आता काहीही समजा हे दोन हजारच्या अगोदरच्या जे फॅमिल्या होत्या.
हम,
जे सोबत कुटुंब राहिच
हो बरोबर, हूं...
त्याच्या वरती होऊ देत आणि आता एक डायरेक्ट दोरण्यात आलाय सर्वांद कि एक मुलगा-एक मुलगी त्याच्यावर आता होऊ दयचं नाही.
बर म्हणजे फिक्स फॅमिली होऊन चालली.
हा, पण याच्या अगोदर तसं नव्हतं. याच्याअगोदर, घर म्हटलं की, एक खटला असायचा. की चार भाऊ, पाच भाऊ हा त्याच्यानंतर दोन- तीन बहिणी हे असं कमीत कमी डायरेक्ट क त्याच्यानंतर आजी- बाबा असायचे, कोणी चुलता वगैरे असला ते असायच्या सोबत.
हो बरोबरच.
म्हणजे छोट घर म्हटलं, कमीत -कमी घर म्हटलं तरी, अगोदर एक पंधरा ते, सतरा ते, वीस लोकांची फॅमिली असायची. पंधरा ते वीस लोकांची फॅमिली असायची, आता तसं नाही. आता जास्तीत जास्त आई- वडील, नवरा- बायको
आणि दोन मुलं बास.
पाच ते सहा नाही तर त्या हिशोबाने बघितला तर ते सध्या जसं डेव्हलप होतंय, म्हणजे जसं काळ प्रगती करतंय
दोघांना ते योग्य पण आहे आणि अयोग्य पण आहे. हा कारण कसं ये अयोग्य म्हटलं की आता समजा एक मुलगा आहे, त्याला समजा काही, असं दुखापतत व्हायला नको
काय अस चुकीचं व्हायला नको कोणासोबत, पण शक्यतो जर काही चुकीच झालं तर नंतर कोणी फॅमिलीचा मान एक मुलगी आहे ती लग्न करून तिच्या तिच्या घरी हा मंग त्या हिशोबाने कमीत -कमी आताच्या पिढीने तरी, हं दोन मुलं कि- एक मुलगी म्हणजे कमीत कमी, तीन अपत्य तरी हवी.
हं बरोबर.
पण आता सध्या तशे नाही आता परतेक
ते परिस्थितीनुसार आता मा-माइंडसेट बदललाय तर
हंअ् आणि त्यानंतर आता असं झालंय की, आता लोकांना खर्च दिसायला लागलाय. हू.. आ् खर्च दिसायला लागलाय, म्हणून हा की, त्या मुलाला जास्त जिम्मेदारी यायला नको म्हणून ते एका जाप् पत्य ठेवता.
बर...
पण आता तसं नाही, कारण आता एक तर तुम्ही बघितले असतील, काहीतरी जे आदर एक मोमेडन समाज बघितला असन
हम्म
त्यांच्यात तसं काही विचार नाही करत.
नाही त्यांच्यात तस नाही ना
ते दोन मुलं, चार मुलं, पाच मुलं किती होऊ देता. हास घाबरायसारं- आता तसही कारण नाही, कारण आता सरकारी शाळा आहे, सरकारी हॉस्पिटल आ-
बर बर
सोडवू शकता. हॉस्पिटलचा खर्च नाही उचलू शकत, तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये करू शकता. बाकी मग असं आता समजा थोडाही पैसा दिसायला लागला, हं भरपूर अस् स्किम आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिप मिळते मुलांना, मुलींना.
म
त्याच्या नंतर समादा शक्यतो आता खाण्यापिण्याचा खर्चही तो शाडेत- शाळाच करते.
हो वरून गव्हर्नमेंट पण राशन देेतीच.
अहं गव्हर्नमेंट राशन वगैरे देते. त्याच्यानंतर आता मुलींना अजून अनुदान मिळतं. अशा भरपूर गोष्टी हा म्हणून आप आपल्या हिशोबाने तरी दोनच्या जागी एखाधिक एक्स्ट्रा म्हणजे तिसर आपत्ती झाला तरी
चाल हां
म्हणजे मुली तसं मुलींच तस काही वाईट नाही आहे मुली खूप हुशार असतात. मुली झाल्या म्हणजे पुढची पिढी वाढते तस आहे.
मग आता लोकांची चुकीची धोरण आहे की, मुलं झाली तरच पुढे काहीतरी वाढेल.
चुकीचा माइंडसेट त्यांनी धरून ठेवलाय.
बरोबर आणि त्याच्यानंतर आता असं झालंय. आता समजा घरात दोन भाऊ असले, दोघे कमवणारे म वाद निर्माण होतो बायामुळे, शक्यतो हे भाऊ भाऊ हे डायरेक्ट वर्ष वर्ष भांडत नाही.
नाही बाया आलं की भांडण सुरू होतात.
हा मग आता ते कसं होतं की, माझे मिस्टर एवढे कमावता. घरात एवढं खर्च करता. तुमचे मिस्टर एवढे कमावताात ते एवढं खर्च करता.
बर बरं
हा कारण हे बनत झगडे करायचे.
हो
झगडे करायच म्हणजे झगड व्हायचं
बर बर
पण तस नको व्हायला. कारण कस काळा काळाची गोष्ट अस आज तो कमी कमावतोय काही एक दोन दिवसांनी समजा पुढे चालून त्याचा प्रमोशन झाला की, त्याची चांगली लाईन बसली.
आता कमवायला लागल.
तो जर चांगला कमवायला लागला मग दोघांचाही फायदा असतो. म्हणून शक्यतो आपण तस व्हायला नको.
हम्म
आणि हा कस कुटुंब म्हटल कि सोबत असल तेच खर कुटुंब.
हो सगळ्यानी अस मिळून मिळून राहिल पाहिजेल.
बरोबर आता समजून घेण्याची परिस्थिती नाही.
नाही
अगोदरच्या जे मुली होत्या. किंवा माणस होते सासू सासरे होते. ते समजून घ्यायचे.
हो
कि काही चूक झाली, काही झाली, हा ठीक आहे अस नाही बाई अस कर. त्यामुळे ते पुढे काही वाद व्हायचा विषयच नव्हता. पण आता तस नाही आता काही चुकी झाली. किंवा काही झाल आता ते आई वडील तर समजून घेता.
हो हो
पण आता त्या मुलींची समजूत नाही आता जर ते चांगल समज वायलाही गेले. तर आताच्या मुलींना ते उलट उलट वाटत, कि मला अस बोलले. मला रागवल. मग तो ती मुलगी आता ती लगेच घरच्यांशी संवाद साधते.
बरोबर.
घरच्यांशी बोलते की अस अस झाल?
हम्म
अस राहून. वेगळं व्हा तुम्ही? तुमच तुम बघा काही कोणाच टेन्शन नाही कोणी बोलाय येणार नाही कोणी चालणार नाही.
बरोबर
हा मग त्या हिशोबाने आता सध्या ते वाद वाढले. म्हणजे वाद वाढायच कारण ते आहे. अन त्याच्यानंतर म्हटलं की ते टी. व्ही सिरियल
हा टी व्ही सिरियलवरून पण भांडण खूप होतात.
हा त ते म्हणता. टी. व्ही मध्ये दाखवता की एकटी मुलगीये मुंबईला राह त्या गेली. एकटा नवरा आहे. मस्त एन्जॉय करताना दाखवता. फिरता हिंडता जेवण खावण वगैरा? आता बाकी मुलींनाही तस वाटत त्या आपलाही नवरा आपण तिथे राहाव. तिथे हिंडाव फिराव? हा बाकी मग त्याच्या मागच स्ट्रगल काये हे त्यांना नसत माहित.
हम्म
आत्ता हे जे फिरण दिसत. पण आता मुंबईमध्ये साध भाड्याचही घर म्हटल की कमी कमी दहा हजार रुपये भरावे लागतात.
बरोबर
दहा हजार रुपये भरावे लागता. बाकी मग त्याच्यानंतर किराणा वगैरा हे ते.
म्हणजे ते जेवणाचा खर्च हं.
हा कमीत कमी मिडल क्लास फॅमिली पण म्हटली त महिन्याचा पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च लागून जातो तिथे?
हो..
म्हणून.. आता त्या हिशोबान जस की.. की जशा परिस्थितीत.. जशा परिस्थितीत दिलय तस परिस्थित राहता येईल. शक्यतो त्याच्यामध्ये समाधान म्हणून आपल उदरनिर्वाह म्हणा ते आपल जीवनचक्रये हे जशा प्रकारे चालू असत. त्या हिशोबाने चालू द्यायला हव?
चाल ह
म्हणजे त्यानंतर कस? वाद व्हायची शक्य शक्यता कमी असते. त्यानंतर परिवारा सोबत असतो मिळून राहता. हिंडण फिरण बोलण चालण हे सर्व व्यवस्थितरित्या चालू असत.
हो.
अ बर.. आपले दहा मिनट झाले आपले.
हो सर.
हा ठीके करतो.. मी पुढचा कॉल?
चाल